हॅो
हॅलो आवाज येतोय का मॅम माझा तुम्हाला
हॅलो माझा आवाज येतोय मॅ हो हो येतो
हो हो येतोय येतोय मा हा हा तर मॅम ऍक्च्युली कॉल करण्याच कारण होते की आता आपल्या भारतात तर खूप साऱ्या परंपरा आहेत म्हणजे बालविवाह आणि गोंधळ वारकरी वारी आता मला यात्रा म्हणजे सतरा आपण जे म्हणतो त्या परंपरेबद्दल ना तुमच्याशी दहा मिनिट डिस्कस करायचं होतं तर तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का मॅम
म्हणजे खूप छान विषय आहे म्हणजे परंपराबद्दल बोलत जी यात्रा वारी वगैरे असते हॅलो माझा आवाज येतोय
हो हो येतो येतोय मॅम
ओके तर तुम्ही थोडा हल म्हणून डस्टर्ब हा हा हॅलो म्हणून डिस्टर्ब नका कर जाऊ तर सर्वप्रथम मी असं सांगेन की खूप छान विषय तुम्ही ओके ओके बोला बोला
हा हा बघा अ महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जत्रांना अत्यंत ह बोला तुम्ही बोला
हा हा चालेल तर दिदी तुम्हाला माहितच असेल की अ परंपरांना किती छान महत्त्व दिले आहे आणि या परंपरेमध्ये म्हणजे तू तुम्ही छानणेुम्हालाख कायलं परंपरेचं मला नॉलेज थोडं जास्त आहे कारण मी रोज डेली लाईफमध्येध्ये परंपरा प्रथा, रीतीरिवाज खूप छान पद्धतीने समजून घेते, त्याबद्दल रिसर्च देखील करते. आणि तुम्ही जी परंपरा म्हणजे यात्रा ही परंपरा घेऊन आला आहात. म्हणजे मी खूप साऱ्या परंपरा रिसर्च केले आहे जस की, काही बालविवाह सारखे आहेत पुनर्विवाह आहेत. हुंडाबंदी आहेत तर काही ते डोक्यावर पदर घेणे किंवा विधवा बायकांना वाईटच कस साडी घालवी किंवा त्यांचे केसच का कट करावे. अश्या विविध परंपरा होत्या. तसे सन होते. ह्या सणाबद्दल मी खूप छान पद्तीने रिसर्च केला आहे. यात्रामध्ये देखील मी छान पद्धतीने रिसर्च केला आहे. म्हणजे रिसर्च केल्यानंतर आपल्याला कसं खूप छान माहिती मि मिळते, म्हणजे सर्च केल्याने आपल्याला आजुन आपल्याला माहिती मिळते. पण आजच जग हे आधुनिक जग आहे इंरनेटवर चालत. त्यामुळे आजुन आधुनिक जगात कमी वेळात जास्त माहिती
म्हणजे हा बघाय ना मॅम म्हणजे जत्रा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या का वाहतूक आणि संपर्काचे साधने मर्यादित असल्यामुळे जत्रा हे लोकांच्या भेटी गाटी म्हणजे जत्रामुळे लोकांच्या भेटीघाटी व्यापार आणि मनोरंजनाचं प्रमुख केंद्र मानलं जात होतं. आता आजही अनेक गावांमध्ये ज जत्रा मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात. या परंपरेमुळे समाजातील ऐक्य, बंधु भाव आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. आताचा इतिहास काय असेल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर बघा भारतातील जत्रांची परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या स्थाप ने नंतर देवतांच्या पूजेसाठी अनेक उत्सवांसाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊ लागले या धार्मिक मेळाव्यांचे पुढे या जत्रांमध्ये रूपांतर झाले. महाराष्ट्रात यादव, बहामनी, मराठा आणि पेशवे काळात जत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी जत्रा ही धार्मिक उपासने बरोबर व्यापाराचे केंद्र होते. शेतकरी, कारागीर आणि व्यापारी आपला माल विकण्यासाठी जत्रेत येत असत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व्यवस्थेला चालना मिळत असे. ज जत्रा ही लोकसंस्कृतीच्या जनतेचा एक महत्त्वाचा माध्यम होती. त्यानंतर जत्रेचे जे धार्मिक महत्व आहे ते खूप आहे. तर तुम्हाला काय वाटत मॅम जत्रेबद्दल थोडस. तुमचं मत काय आहे मॅम जत्रेबद्दल.
तर मी तुम्हाला सांगेन की जसं की तुम्ही जत्रा बोला की वाहनांच वगैरे तुम्ही सांगि तला. तुम्हाला माहीतच असेल की जत्रा ही मोठ्या प्रमाणात मांसाहार साठी केली जाते तुम्हाला माहिती असेल अस म्हणतात की जत्रा ही नॉन व्हेजिटेरियन अस ते प्रत्येक ग्राम दैवतेला म्हणजे गावात एक असं म्हसोबा किंवा कोणतं तरी मंदिर असतं एखाद्या देवीच वगैरे की त्या देवीला नॉनव्हेज असं चालतं जसं की, ताईबाई असू दे किंवा म्हसोबा असू दे, तर नॉन व्हेजिटेरियन असतात. तर मला हे म्हणजे मी खूप सर्च केल्यानंतर मला असं कळालं की कोणताच देव हा नॉन व्हेजिटेरियन नाहीेय, कोणताच देव हा व्हेजिटेरियन नाहीेय म्हणजे कोणताच देव नैवेद्य खात नाही तर आपला तो भ्रम आहे असं मी सांगेन. तर पहिला अस आपल्या आधुनिक अगोदरच्या काळात कसं होतं म्हणजे मी सा गेन कि नॉनव्हेज का करतात यात्रेला. तर युद्ध असू दे किंवा काहीतरी असू दे तर तेव्हा ना अ अ दे म्हणजे प्राण्यांच रक्त, म्हणून देवाला नैवेद्य दाखवला जात होता. आणि तो रक्त प्र ते रक्त दाखवण्यासाठी ना प्र दरवेळी प्रत्येका कुटुंबाकडून एक एक प्राणी कट केला जात होता, आणि त्यावेळी प्राण्यांचा बळी जात होता आणि हा बळी थांबवावा. म्हणून आता नारळ ही प्रथा आली आहे तुम्हाला माहित च असेल जस आपण प्राण्यांचा बळी देतो त्या पद्धतीने जे रक्त उडत त्याच पद्धतीने आपण ज्यावेळी नारळ फोडतो आणि त्यावेळी त्यामध्ये जे पाणी असत आपण शिंपडतो म्हणजे याचा अर्थ असा की आपण रक्त शिंपडतो त्यामुळे प्राण्यांचा जीव घेण्यास कमी प्रमाणात म्हणजे, कमी प्रमाण झालेलं आहे. आणि आता तांत्रिक युगात आज पण ती प्रथा आहे हे खूप अपमानास्पद किंवा वाईट अस अस वाटतं मला किंवा ही परंपरा नष्ट व्हावी असं वाटतं तर तुम्ही यात्रा वगैरे करा जस की खेळणी वगैरे असतात फिरण्यासाठी विविध पाळणे असतात खाण्यासाठी विविध खाऊकल्ली असते खूप छान पद्धतीने ही यात्रा असते नातेवाईक वगैरे येतात. भाऊ भावंडे येतात. शेजारच्या घरी देखील दंगा मस्ती वगैरे असतो खूप छान फुगे वगैरे असतात तसं सर्व काही अवेलेबल असत पण ही यात्रा व्हेजिटेरियन देखील करू शकतो मला अस वाटतं. कारण नॉनव्हेज खाल्याने प्राण्यांचा बळी देेखील जातो. ते निष्पापचा बळी देेखील जातो त्यांना देखील आपण जस मानव जगतो तस त्यांना जगण्याचाअधिकार असला पाहिजे. आणि अस म्हणतात की सायंटिफिक रित्या म्हणजे वैज्ञानिक शास्त्रानुसार असं प्रूफ झालेलं आहे की आपलं मानवाच शरीर हेन नॉन व्हेजिटेरियन साठी बनलेलं बनलं गेलेलं नाहीय. बरोबर ना.
तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन
होय मॅम अगदी छान पद्धतीने तुम्ही सांगत आहात हो हो येतोय येतोय मॅम.
ओके तर मी तुम्हाला हा हा ओडू नका अ मी सांगेन
म्हणजे थांबा ना मी थोडस बोलते बघा ना आता तुम्ही जस सांगितलं प्राण्यांच्या बळीच वगैरे आता आधुनिक काळात जत्रांच स्वरूप काही प्रमाणात बदललं अस तरी त्यांच महत्त्व जे आहे ते कायम आहे म्हणजे आता जत्रांमध्ये आधुनिक मनोरंजन साधणे मोठे व्यापारी स्टॉल प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात म्हणजे शासन आणि स्थानिक प्रशासन सुरक्षा स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था त्यांची विशेष काळजी घेतली जाते तंत्रज्ञानाच्या युगात हे जर लोकांना आपल्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडून ठेवात आता जत्रा या परंपरा ना मॅम खरच खूप आव्हाने आहेत जस की वाढती गर्दी असते स्वछतेच्या थोड्या्या समस्या असतात आपण बघतो पर्यावरणाच प्रदूषण हो पारंपरिक लोककलाचा सहभाग व्यावसायिकरांचा वाढत प्र यामुळे जे आहे या समस्यांवर उपाय करून जत्रांची सांस्कृ ओळख ओळख जी आहे ती जपणे आवश्यक आहे असे मला वाटते म्हणजे जत्रा जत्रा पर हा जत्रा ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचा महत्त्वाचा भाग आहे ही धार्मिक श्रद्धा सामाजिक ऐक्य सांस्कृतिक जतन आणि आर्थिक विकास सुंदर संगम आहे जत्रा लोकांना एकत्र आणते परंपरांचे संवर्धन करते आणि समाज जीवन समृद्ध बनवते म्हणूनच जत्रा परंपरा जपणे आणि पुढील पिढ्यांप ोह ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं मला वाटतं तुमचं काय मत आहे अजून मॅम
हो अगदी बरोबर जस की तुम्ही बोलात की परंपरा वगैरे जपतात पण त्याचबरोबर परंपरा जपा तुम्ही जपण्यात का नाही तर माझं एकच म्हणं आहे की निष्पाप प्राण्यांचा बळी जाऊ नये आपला आनंद साजरा करण्यासाठी एकाचा बळी देऊ नये आणि ही परंपरा जी आहे ती अशीच पुढे चाले चालू राहावी आणि कायम पिढ्यान पिढ्या ती राहावी देवाला मस्त पैकी आपला जो वेजी टेरियन नैवेद्य आहे तो दाखवावा किंवा आपल्या घरी जे जेवण बनवतात व्हेजिटेरियन भाजी असू दे किंवा पोळी महाराष्ट्रीयन आपल्यात पुरणपोळी खूप प्रसिद्ध आहे ती पोळी दाखवावी त्या नंतर आशिर्वाद घ्यावा मग खूप छान पद्धतीने जी यात्रा असते ना त्याच एन्जॉयमेंट करावं जसं की फिरणे असू दे खाऊगल्लीमध्ये खाणे असू दे खूप. छान एन्जॉय करणे म्हणजे त्यावेेळेस आपण फ्रेंड्स फ्रेंड्स मिळून देखील जातो. नातेवाईकांसोबत देखील जातो आणि जत्रा ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. होते काही ठिकाणी पाच दिवस असते, काही ठिकाणी सात दिवस असते, तर काही ठिकाणी महिना महिनाभर अ ही यात्रा भरते आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवांसाठी म्हणजे ग्रामदेवत वेगवेगळ्या असतात ना. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी किंवा वेगवेगळ्या देवांसाठी यात्रा भरते तर त्या यात्रेचा पुरेपूर आनंद घ्या. पण माझं इतकच म्हण आहे की निष्पाप जो प्राणी असतात त्यांचा बळी न देता आपण आपल केली पाहिजे किवा तो क्षण किंवा तो सण किंवा उत्सव किंवा परंपरा म्ह त्यापेक्षा यात्रा एन्जॉय केली पाहिजे अस मी तर बोलीन.
हो हो खूप छान असं म्हणजे सांगितलं मॅम जसं की अगदी त्या निवर्सन म्हणजे जत्रा तुम्ही साजरी करा आपण व्यवस्थितरित्या सगळी काळजी वगैरे घेऊन करा असं तुम्ही म्हणता. खूप छान छान अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केला आणि मला तुमचे दहा मिनिट जत्रा परंपरा ही आपण राखून ठेउया आपण सर्व म्हणजे व्यवस्थित काळजी घेऊन प्राण्यांचा बळी न जाता हे सगळं आपण विचार करून करूया. म्हणजे जेणेकरून जत्रा आपल्या संस्कृतीचा वारसा म्हणजे अ पुढे जपत राहिल. आपण श्रद्धा करतो. सामाजिक ऐक्य आपल्यात येते आपण एकत्र येतो, आनंद आणि उत्साहने हा स सगळा साजरा करतो. असंच आपण ही पिढी म्हणजे पिढ्याने पिढ्या ही परंपरा पुढे चालत राहू दे. आणि प्रत्येकाला म्हणजे जत्रेबद्दल महत्त्व कळू हेच मला असं वाटतं. तुम्ही तुमचा दहा मिनिटे मौल्यवान मला वेळ दिला आणि ऐ घेत तुम सांगित त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
ओके चालेल. बाय.
हॅलो हा हा ठीकय